आवाज येतोय का?
हो हो येऊ लागला
हॅलो
हम्म
हॅलो
हा येऊ लागला तूमचा आवाज
हॅलो हॅलो
हा म्हणंल येतोय ना आवाज
येतोय का मला वाटला आवाजच न्हवता येत
नाही ना, थोडा मोबाईल दूर गेला का आवाज येत नाही
अमम्मं
थोडासा दूर मोबाईल गेला का आवाज येत नाही म्हणलं
हा ल थोडसं पण दूर गेलं तर आवाज येत नाही
हम
हम्म जेवण झालं म्हटलं अं हा का कपडे
फरशी वगैरे पुसून घेतली मी, फॅन लावून दिला.
हा का
हम्म
बाय
काय म्हणताय?
धून झालं
हाव ना त्याच्यामध्ये शैक्षणिक, राजकीय असं बो असं विषय बोलायचं हाय, पर्सनल पण बोलू शकतो आपण सगळी नाही, फक्त कुणाची नाव नाही घ्यायची.
म्हणजे आपल्या, आपल्या घरात वैयक्तिक बोलू शकतो ना. हा
हा फक्त कोणाचे नाव नाही घ्यायच त्याच्यामधी शैक्षणिक बोलू शकतो, राजकीय बोलू शकतो.
अ पर्यटक स्थळाविषयक बोलू शकतो.
हा, पण मग फक्त लोकेशनच नाव नाही घ्यायचंय आपल्याला बोलू शकतो आपण, व्यक्तीचं नाव नाही घ्यायचं ठिकाणाच नाव नाही घ्यायच
हा, तर बाबा समजा आपण असं कसं बोलायच त्या एखाद्या व्यक्तीच नाव घेतो तस नाही घ्यायचं
हां
हमम्मं
तेच ना कुणाला त्रास नाही झाला पाहिजे आपल्यापासून असं बोलायचं.
हा.
आता शैक्षणिक राज कीय बोलायला प्रत्येक बायांना नाही येत ना बोलता असं आहे ना.
आस थोडी आतली सगळ्याच थोडी बोलता येणार आहे
मंग समोरच्यांना पण बोलता आलं पाहिजे ना हा हा शैक्षणिक पण समजा शैक्षणिक बोलू शकतो आपण यात
हा शैक्षणिक जरा इझी हा ते समजा साहजिक आहे ते बोलू शकता समजा, हो की नाय.
आता अह आपल्या मुलांच्या शाळेत बी सि बी एस ई लागू झाल ना
झालं का?
हा कंटिन्यू कंपल्सरी झालं ना ते आता आपल्या मुलांच्या शाळेत पण झालं ना
अह मागच्या वर्षी नव्हतं ना
नाही या वर्षीपासुन झालं
आणि जिल्हा परिषदला पण झालं म्हणत्या
हा सगळीकडेच झाल ना
चांगल आहे ना सगळीकडज झालं, हां सगळीकडे झालं हां चेंज कराव नाही लागत.
तेच ना.
परत तिथून इथून तिथं तिथून इथं मग त्याच्यात मुलांचं पण नुकसान होतं या शाळेतून शाळेच्या शाळेतुन शाळेत नाय मग तर लवकर ओळख पण होत नाही मित्र व्हायला पण टाइम लागतो ना, शिक्षक लोक ओळखीच व्हायला टाइम लागतो. मग मुलं जरासी भिचकत भिचकतच राहतात ना
म समजायला बी त्रास होतो परत.
हा. आता प्रत्येकाची शिकण्याची पद्धत वेगवेगळी असते आता कोणाला लवकर त्याच ते का ते अपटेट म्हणजे ते दाखवत ते अस दाखवताय का बाबा ते ऍप्स अपडेट मारून परत घ्या भरपूर वेळेस घेतलं पण ते येतच नाही
हा नाही ना येत ते दमण येत त्याला लगेच चांगलं दोन चार दहा पंधरा वेळेस करा लाग लागवत लगेच
हा का मग होईल का
तरी तच राह नाही ते ही फोर जी मोबाईल ला येत नाही ते लवकर
नाही त्यांच पाहियजेच कर
नाही माझा पण फोर जीच आहे ना मला पण मला टास्क नाय आलेलं.
फाय जी आहे तरी सुद्धा येत नाहीये
नाही येत ते वरूनच नाही येत ते ते सोमवार लोक असंच राहणारे वाटतं
आणि मग सोमवारपासन
बहुत होणार आहे बहुत चेंज आता हे
हा का.
हे वातावरण पण खराब आहे ना त्यांना पण होत वरूनच आहे ते माझ्या मोबाईलला तोच प्रॉब्लेम आहे ना
माझं तर डायरेक्ट फोर जी आहे तर कसच कोणतीच टास्क येत नव्हती मी हा.
त्यांच्या मोबाईलमध्ये करून घेतलं म मी.
मी पण कल्या मोबाईलमध्ये ऍप्स ओपन केलं.
हम्म.
पाऊस काय उघडत नाही.
पाऊस काय उघडायच नाव नाही घेतो बाई आणखी नुसतं चीप चीप चीप चीप चीप. हा आर्ध तर काम आणि सकाळी सकाळी एकत ड्युटीला जायची गडबड, पोराला जायचं
हम्म.
सगळे एकच येत त्याच्यात आवरायचं
हा.
त्याच्यात पाऊस न लावून धरलं कालपासन जास्तच ये.
तेच आहे ना मग, कपडे ते व्यवस्थित वाळते
तेच ना मग, ते वाळे नाही तर लई वास येतो, त्या कपड्याचा.
तेच ना.
हम्म.
चालूच आहे चे लगे इथून तिकडं, तिथून इकडं, पलटे कर, उलटे कर
तसं म्हणे असं पावसाचं कुठं बाहेर पण नाही जाऊ वाटत ना लगे असं नुसत, चिक चिक चिक चिक टिक टिक झालंय सारं.
हाव ना.
आता फिरायला जायला मस्त वातावरण आहे सगळीकडे.
हा जाऊ ना आपण जाऊ ना ऊन पडल्यावर.
तेच म्हणलं ऊन पडल्यावर.
लोक जाऊ राहिले.
तेच ना मंग अन् काही गे म्हणजे असं पाऊसत बी जात
जातेच हाव, ज्याच्याकडे फोर व्हीलर ते जाते. अगं तुमच्याकडे हाय ना आता. हॅलो. हॅलो.